हॅलो.
आलो.
नाही. हॅलो! काय करायल्याय? आ मी बसले टी वी बघत. जेवला काय आं?
तुम्ही जेवला का नाही? तुम्ही जेवला का नाही?
जेवलो की हम् मग. काय आज शिरा भात आमटी सांडगं. भाजी बटाटेची.
व्हय. चांगलय की मग आज काही फंक्शन आहे का काय? नाही का?
ऐकु ईना झालय.
फंक्शन आहे का?
हॅलो! ऐकू ईना हिज्यातून
हॅलो फंक्शन आहे का? फंक्शन आहे का घरात?
हॅलो!
फंशन आहे का घरात? हॅलो! घरा
हम्म मग कुठे गेले की नाही? फिरायला?
कुठं नाही गेलो.
तुमी गेलाय का फिरायला?
नाही.
का?
आता सुट्टी सपली आता झाली कि गावात करायचं.
हम्म हम्म मग सुट्टीला गेलेला का नाही?
तीला आलंय त्या मावशीच्या गाव म्हणजे मामा च्या गाव दे ना गूळ. मावशीच्या गावात आल्या हो.
हा मामा नाही गेले.
नाही हा.
हम्म. मग मग कितीच.
ह्यांच्या दोन आहे.
होय. प्रत्येक वेळीस जातय काय
होय.
मज्ज करत असशिल ना?
होय. काय त्या म्हणजे ते बघायच. बघायचं खेळायचं.
काय काय खेळताय?
कॅरम तेवढ खेळतो फोन मध्ये गेम खेळच. हम्म.
येते का खेळायला.
ए जरा जरा येतय. म्हणलं येतय ग. ह ब तुम्ही सुट्टीला गेला. आह,
जईत नाही व सुट्टी ला?
का.
हम ह.
क ठेवलं का काय काय का नाही तुम्ही काय जेवण केला
आम जजेण
हा
जेवयतायज तु तुम्ही जेवला
ले
हम्म ल
म
काय नाही काय चाललं आणि शाळेला वगैरे सुट्ट्या कधी संपणार आहे होय हा बोला की पंधरा तारखेला सगळ्यांच्या पंधरा तारखेलाच चालू होत्यात ना शाळा काही नाही बघ आता काय बस व जरा निघ बसलोही म्हणल निवांत निवांत बसलोही म्हणल जेवण तेन करून तुम्ही जेवण वगैरे काय करता